हॅलो.
हा. बोल कि दिदे. हा. वैष्णू.
जेवलि स, दिदी.
हा. चहा पिलो बाई ना.
हां हां लवकर.
लवकर चारला म्हणजे आम्हाला चहा लागतोय बई.
हम्म हम्म, काय करायलास.
काही नाही बई आत्ता वरण सपल, पापा संध्याल्यात. मी आत्ता जरास मी महि दिदी तेन आल्यती कड येणार येत, म्हणून जरा आवरा आवरी करायलोय.
हा हा. म काय बरी हाईस.
हाय की, बरी हाईकी.
हम्म, हा हा बर. काय मग काय खरेदी तेन केलीस का नाही.
आता सेलला जाणार आहे.
हम् हम कुठ लागलाय?
सेल काय सगळी कड लागलाय पवनमध्ये लागलाय, चंद्रप्रभा मध्ये लागलाय हुपरीला लागलाय इचलकरंजीत मोरणीला लागलाय.
अ हा.
तुला काय आणायचं सांग लवकर नंतर आणि दंगा नको तुझा.
हम्म आण की काय तर.
इत ट्राउझर का काय आणतो बघ.
हा हा ट्राऊझर पॅनट आण.
हा, आल्यावर तर पेमेंट कर.
हा हा करतो की.
बर बर, तब्यत तेने बीरी हाय का तुझी?
हा हा हाय बरी हाय. ते कार्याच एक नवीन ऍप आलाय.
हा.
कॉलवर बोलायचं तेन असं, जे वर्क तेन असतय, आणि म्हणजे, त्यांच आडिओ ऐकायचं टाईप करायचं आपण.
हा हा.
तसं आलय म्हणून तुला पण सांगितलो तु पण हे कर चांगला आहे पेमेंट ये ते म्हणजे मी असं ऐकलो लई जनाच्याकडन.
बरं बरं.
तू पण ते टास्क कर अजून काही यायला नाही सोड तुला.
हा हा.
सांगितलोय मॅडमसनी तुझा नंबर हे करायला. ते कर तेवढ.
चालतय चालतय करतो घे.
काय म आणि?
काय नाही आता विशेष, आता काय तुझं की काय पेमेंट बेमेंट झालं असल तर पाठवून दे ईकड गावा
हा हा पेमेंट नाही ग अजून तीस तारखेला होतय.
होय, सेला तिथं कर्जला गेल्यावर ऑनलाईन देतो तरी.
हा हा स्कॅनर पाठव मला मी करतो.
हा बर.
पप्पा.
पप्पा ते आता वरन झालंय तडं सांजायल्यात नव.
हम्म हम्म. बर बर.
ते अंगठा उठवायंच ब तेवढे ये अंगटा उठवायला कवा येत्यास बग.
हा हा येतो घे.
बर ते उठवलीस तरच धान्य दे मिळणार दोन हजार मिळणार नाहीतर काय नाही बघ
तुम्हाला मिळणार आहे न्हव
आम्हाला मिळूदे ग तुझ बोल वाहिनी काय
हा हा येतो घे येणार आहे
हम का पल्लीकडनं काय ख्यायल घे काय
घे की
चुडा चपात्या काय तर लावून देतो
हा हा दे
हम्म
हम्म काय मग
का आणि कामावर भिजत ते जाऊ नको काहीत जरा घालून ते जाई जा
हम्म हम्म ह हा
काय नाही बाई
काय करल्यास काय करल्यास
आता काय नाही जात बर सुटलं तर जर वेणी कव म्हटलं मग जिथलत रावरावरीच करायचं की हेच
हा होय महदी आलाय
हो मय दद याले म्हना
हम् हम्
जिजू आल्यात तिकडून
होय मला आपण कळलं सोड त्यांनी आल्यात असं
हा
मला पण कळलंय जिजू आल्यात तसं
होय
हा
म ते येणार म्हण तर हुपरीत त्यांनी खरेदी करणार आहेत म्हण कडा बिडा त करोड मेकडे येणार इथ
येत्या का नाही काय माहित
मी इ तर येईल की इकडे आता काय येत धोपरत काम काय काकास नाही मामास नाही बायायला येते कोणाष्ट
हम्म होय
हम्
आवर्लिस कामं
काम काय राहत जो काही तिकडे निवांता येसथ काय मारला की काम करून करून करून
हा होय होय मी वाहिनिसनी पण सांगणार आहे ह्या टास्क बद्दल असं वहिणीच निघ वहिणी वहिनी
हा हा.
जे माझं असं पहिलं पेमेंट झालं की मग मी सांगेन म्हणजे त्यानी पण करतील.
हम्म, चालतंय चालतंय की.
हम्.
सांग सगळ्यासनी नंदिनी दी ला घे पूजा दीदीला घेशील कणी.
होय, माझं अजून पेमेंट झालं नाही ग म्हणजे मी जा माझं झालं तर त्यासनी सांगाय बरं न्हवं.
हां हां, बरोबर आहे चालतंय चालतंय.
नाहीतर उघच सगळ्यांच टाइमपास.
हा, तेवढंच बोलणं होतंय कणी
होय, पंधरा दिवसातनं एकदा फोन होतोय त्यो कार्यासाठी रोज करायला लागल.
हम.
असं का रडायल्यास?
डोकं दुखायलंय ग.
हा.
आता काय तू तिकडं बाई, मला कोण दवाखन्यात ने म्हणणार?
हम्म.
काय करायचं?
आहे की तुझा पोरगा.
होय होय.
आलाच नाव काढायला.
आ हा हा हा हा.
शंभर वर्ष आयुष्य आहे. काय आलं, काय म्हणायलातासा काय माझ्याबद्दल?
हम्.
होणा. ते रे कॉल करायचं.
ह
हम्.
काय न्हवंच बाई. आला बघ आता, आता आत्ता दवाखान्याला नन्हेतोय सोड मला ते.
ह. अह ह
बाई पप्पा वरवून सांगल्यात निघाला घयं बघाय पाहिजे.
ते बघा बघा. अ. कोण? होय. होय होय.
झालं का आपलं? व रावणा नि गले. बा म्हणजे ग बाई तिचां पप्पांच्या शॉखाय तु का तिथं बसल्यास ग बाई.
दिखते घे.
अजून सांगायला सांगा
हा हा. तू तुझ्या मैत्रिणीसनी पण सांग.
सांगतो सांगतो माझ्या सगळ्या मैत्रिणीसनी सांगतो बघ ला सांगतो कल् ल संगतो जबला संगतो शीमात एवड्याला सांगतो.
अ, तिला पहिला सांग.
हा सम तर नवरा सिमल दे फोन देत ते मला पहिला सांगा ब
हो.
ह आणि कोण राहिल ग ती लता एक ग राहिली लताईला एक सांगतो
नाही नाही तू आयामला चाललेलीस ना सकाळी
मी आईला गेलं माझं लई दुकान ग म्हण बंद गेलं.
सगळ्यांच कमी होतय तुझं कस
माझं वाढलं तर म्हणज तात दुकान ते थांबणार.
तो काय वेगळां वाईब केलीस काय?
फास्टच एकदम ना
हा हा. त्यामध्ये झालं काय?
हा.
हा हा. हा आज काय केलतीस.
आज.
धनुला पहिला डब्याला मसुरा ची भाजी ती आणि चपाती केली नंतर भाकरी केली सांडगेची आमटी केली.
हा. म आणि.
काय एवढंच की आणि काय आणि काय करू.
हम्म् होय, मामीला पण सांगाय पाहिजे याच्याबद्दल.
हो मामीला पण सांग.
हा.
माझ्या सगळ्या गल्लीतले मैत्रिणी लंगडी बिंगडी गोळा करून आणतो की ग.
हा चालते की. चालते ये.
हम.
लोटून तेन काढलीस की नाही.
आ.
लोटून.
लटून काढणार हाय बाई आता पाऊस जरा पडून दार जरा वल्लाय वाळू देऊन थांबलोय.
हा हा.
मग काय आता जरा वाळल्यावर काढायचं.
हा हा. बघा काय गेलतीस क नाही मामास
आ.
निपाणीच्या मामा.
निपाणीच्या मामाला अजून जाया नाही ग.
हम् हम् कधी जाणार.
अजून त्या तर रुसला असेल बई त्याला आणि बघायचाय पाहिजे की
होय.
जाणार आहे जाणार आहे.
हा हा चालतंय घे आवर आवर.
ब ब.
ठेऊ काय?